हा बोला!
तुमच्या इकडे जे घावण करतात ना, तस आमच्या इकडे डोसा तो म्हणजे एक डोसा प्रकार ऐकलाय का मसाला डोसा.
हा माहतीय हा खाल्लंय पण.
हा का तसं करतात आमच्याकडे म्हणज ते तांदूळ डाळ भिजत घालूनच. फक्त ते घावण हे जाड राहतं ना थोडं.
नाही आपण जसं पीठ म्हलू त्यावर आहे आपण जरसं पातळसर मला तलसर असं केलं ना पीठ. तर बरोबर होत पातर आणि जर जाड ठेवला ना का मग जाड होतात ते‌. आणि ते कसं गरम गरम खायला. असं चाहीस सोबत मला तर, नाही मला तर चायसोबत खूप आवडतं आमच्या इकडे चहा सोबतच खातात जास्त करून. हा हा चहा सोबत. तुम्हाला पाहिजे तर दुधासोबत पण खाऊ शकता पण आमच्याकडे तर सहसा चहा सोबत. म्हणजे नाही भात. नाही म्हणजे भाजीसोबत पण खाऊ शकतो, असं काही नाही पण मी मला चहासोबत आवडतो. भाजी सोबत पण खातात. हा हा भाजी पण खात भाजी सोबत पण खाऊ शकतो म्हणजे कड धान्य किंवा असं पालेभाजे किंवा असं बटाटा भाजी, कांदा भाजी खाऊ शकतो असं काही ना छान लागत, आपण भाकरी कशा सोबत खातो? तस हे पण खायचं असं हा भाजीसोबत.
ह हा म्हणजे आता ते डोसा आमच्याकडे कसं ते डोसा करतात. ते बटाट्याची भाजी किंवा ओल्या नारळाची चटणी.
अच्छा.
त्याच्यासोबतच खातात.
हा काय?
हा. अस.
तो प्लेन हा तो डोसा म्हणजे वेगळा प्रकार आला आणि हा आम्ही घाऊ ना म्हणजे वेगळ प्रकार आला.
हा हा हा हा.
डोसा म्हणजे कसं तो आंबवलेला अस असताना हा तस हा. नाही तांदळाच पीठ असतो ना तो घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचा आणि पातळस करायचं.
हा.
पॅन मध्ये टाकाय, अस कप घ्यायचा पेला त्याने असं गोल गोल राऊंड मध्ये करायचा पूर्ण असं गोल करायचा. आणि थोडं साईडनी कडे कड आहेत ना त्याला साईडने असं तेल सोडायचं म्हणजे आधी. पॅनला पण तेल लावायचा आणि साईडनी पण तेल सोडायचा म्हणजे ते कड लगेच निघतात. आपल्याला पलटी क करायला सोपं जात.
हा का म ते आम्ही कस आम्ही आंबोत म आज सकाळी जर तांदूळ डाळ भिजर ठेवली तर रात्री वाटायची ते. मिक्सरला परत मग हा परत रात्रभर ते भिजत ठेवायचं म्हणजे ते आंबलं जातं ना मग. ह मग ते उद्या सकाळी करायला घ्यायच.
हा ते आंबवलेले पदार्थ येतो. तस हा अस डायरेक्टली करू शकतो. तुम्हाला एमर्जन्सी काय खायची इच्छा झाली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हा पदार्थ.
हा आहे ना माझ्याकडे तांदूळ आहेत पीठ दळला.
हा मग करा तुम्ही बघा ट्राय करून.
म्हणजे ते असं आंबोत वगैरे नाहीत.
नाही तुम्ही तांदूळ तांदळाचं पीठ आहे ना तो चाळा आधी कारण का त्याच्यामध्ये काही ना काही अस आपण नेहमी भागरी करतो ते चालूनच घेतो पीठ. तेव्हा त्यासाठी पण चालूनच घ्यायचं त्यामध्ये पाणी ओतायचं आधी थोडं न आधी थोडसच करून बघा म्हणजे काही जणांना कसं जमत नाही ते म्हणजे पलटी होत नाही ना तुटतात ते त्यासाठी एक वेगळी काईल म्हणून असे ओळखले जाते ती अशी काळ्या कलरची असते त्याला दोन कान असतात. कधी बघितले माहित असे तुम्हाला. हा ती मेन त्यासाठी वापरली जाते घावण करण्यासाठी घावणं-
हा का?
पॅन मध्ये आपलं पॅन असो चपातीचा पॅन त्यामध्ये पण करू शकतो असं काय नाही नॉनस्टिकचा वापर रा पण कारण का त्याला चिटटकलं नाही पाहिजे.
हा हा हा हा.
नॉनस्टिकच्या याला चटकत नाही ना मग.
स्पेशल म्हटलं तर काय आयटम राहतो मग तिकडे?
आमच्या इकडे तर जास्त करून वडापाव.
वडापाव समोसा, हा वडापाव समोसा पॅटीस
हा का.
म्हणजे आमच्या इकडे भाव आमच्या तिकडे तर हेच जास्त फेमस आहे.
हा हा हा हा आमच्या इकडे पण आहेच मग ते,
हा वडापाव काय तो महाराष्ट्राचा तर हेच आहे ना.
हो प्रसिद्ध आहे. आमच्याकडे आता. खूप रेट झालाय तीस रुपये झालाय वडापाव
बापरे इकडे पण खूपच महागाई झाली इकडे पण महागच आहे. किती पंधरा रुपये काही तर ते पंधरा रुपये आहे इकडे
आमच्याकडे तीस रुपये आहे. मग घरात म्हणतातरी
हा का हा ना तेच आपण घरी जास्त तरी हो.
हा जास्त मग ते कसं ते बाहेरून एकच आणायच. घरात असं खा मस्त खायला पण मिळतं ना आणि शिकायला पण मिळतात.
काही वाटत नाही म्हणजे पैसे गेले पण आपण कस जास्त प्रमाणात करू शकतो. बाहेर एवढे गेले कसं.
आणि कसं ते नक तेल वगैरे पण म्हणजे असं वापरत.
चेज हा ते दुसरां वापरत नाही. ते का काला तेल असत. त्यां एकदम झालेला त्यात पण तलतात ती चेंज नाही करत तेल हम्म मग ते बघून घान वाटत. हम्म तेच.
तुम्हाला शिकायला म्हणजे शिकायला पण मिळेल म्हणतात शिक पण म्हणजे पदार्थ वेग आयटम एक शिकायला पण मिळतात ना?
हो तेच तर मी मागे क घरी केले होते. मलाच आवडले छान झालेले हा फर्स्ट टाइम केलेली असं काहीतरी, म्हणजे नुसता वडा. पाऊ नवता असं जेवणासोबत वडा खायला छान लागत असं!
हा अ
आपण कशी भजी करून खातो कांदा किंवा बटाट्याची तसं वडा पण केलं होत बटाट्याची भाजी केली, आणि बेसनचं पीठ कालवलं आणि केलं.
तेच ना आपल्याला शिकायला पण मिळत ना असं.
हम
आणि आपण भरपुर अस मन भरून खाऊ पण शकतो.
हा तेच ना.
असं बाहेरून एकच आणायच एवढे पैसे,
हो मग त्यात एवढी माणसं घरात खाणारी हो
त्याच्यामुळे आमच्याकडे म्हणजे म्हणतात काही पाहिजे ते घरी बनव. नसेल तर युट्यूब ला बघायचं. ते शिकायच. कारण आता युट्यूब ला सगळ येतच आहे ना!
हो सगळी रेसिपी तुम्हाला युट्यूब ला. कोणाची रेसिपी जास्त आवडते.
मी ते मधुरा
हा मला पण मधुरा रेसिपी ह त्यांच्या छान असतात. मला पण त्यांचीच आवडते. मला कोणाची र म्हणजे जर काही येत नसेल काय बनवायचं असेल तर मग मी, तिजीच रेसिपी बघते आणि बनवते मग.
हा म्हणजे त्याच सांग - -
त्या असतात हा सोबप्रिय असत्या आणि त्यामुळं मस्त असतात तिच्या रेसिपी, जास्त काही टा - - हा म्हणजे आपल्याकडं असतील साहित्य त्यामध्ये - -
हो. अवेलेबल असेल त्याच्यामध्ये करता येतं. परत ते सुरूची एक - - का आहे ते पण सरिता, सरिता, सरिता किचन म्हणून आहे ते पण छान आहे.
मी हिची एकटीचीच बघते तिच्याच मला आवडतात रेसिपी. बाकी असं नाही कोणाच्या बगत.
मी त्या सरिता किचन मा आहेत ते पण बघते. त्या पण त्यांच्या पण अशा सोप्याच असतात. खूप म्हणजे आणि होतात त्या पण होतात छान एकदा बघा त्यांच्या पण रेसिपी ममी असं त्यांचे बघून बघून म्हणजे असं आता मला आ ते आणारसे प्रकार माहित आहे ना. तांदळाचा बनवतात. ते शिकायचाय मी आता परवा तेच बघितले आणारसे. त्यांच कसं बनवतात म्हणजे मी थोड स के मधुरा पण आणि दोघींनच पण बघते. थोडी हेनची ट्रिक घ्यायची थोडी तेन ची घ्यायची.
हा. तेच वेगवेगळी टेस्ट
ह असं बनवून बघायचं टेस्ट करून शिकायचं पहि फर्स्ट टाइम बिघडेल.
हा ना. हा तेच तर आणि चांगलं झालं तर काय वाटत नाही.
काय वाटत नाही आणि कसं करून सुरुवातीला करत आणि थोडं थोडं करायचं.
हा ते तर आहेच. करू तर आपल्याला पुढे येईल हा.
मग आता ते म्हणे आम्हाला तो आणारसे शिकायचे त्याच्यामुळ मी ते बघितले. र नाही के मी ट्राय त्याला खूप म्हणजे प्रोसेस आहे ना मोठी त तीन दिवस तांदुळ भीजत ठेवायचे.
हा.
करतात का तुमच्या इकडे?
अनारसे आमच्या इथे तर नाही केलेय, पण मी असं बघितलंय खाल्लंय पण मला कोणीतरी दिलं होत मला आता आठवत नाही, पण मी खाल्लं आहे ते अनारस रेसिपी.
ते म्हणजे असं ते अधिक महिना असतो त्याच्यामध्ये जास्त चालतात.
अच्छा.
तुमच्या इकडे असतो तो म्ह -म्हणजे असा आधिक?
हो असतो, असतो, हा अधिक महिना असतो ना. पण ते काय नाही, पण ते नाही, नाही, नाही ते असं सहण वगैरे नाही पण ते असं - बोलतात अधिक महिना आहे, अधिक महिना आहे. आत्ताच ना मागे झाला. आत्ताच मागे झाला ते म्हणजे हा मंजे हा. करतात काही ठिकाणी म्हणजे ज ज्यांच नवीन लग्न झालंय त्यांना. घरी बोलवतात म्हजे त्यांची ओटी वगैरे भरतात. हा. त्यांना जेवण करतात किंवा आपल्या - - हम्.
पण आमच्या इकडे कसं अ म्हणजे सगळ्याच्या म्हणजे नवीन लग्न झाले त्यांना ते - - तात आणि जे म्हणजे आपल्यासारख्या जे लेडीज आहेत आपलं जोडवी करतात. प्रत्येक आधिक महिन्याला नवीन जोडवी करायची.
हम्म त्याच
म्हणजे काही अशा मग आधी मधी करतात, पण काही काही लेडीज आहेत त्या मग असे तीन वर्ष आधी महिना तीन वर्षात येतोना, मग त्या वेळेस तेव्हा च जोडवी करतात. तीन वर्षांनीच. हा, म्हणजे अस जोडवींसाठी स्पेशल म्हंटलं तर
हा, हम्म जोडव्या करताच म्हणजे स्पेशली अधिक महिन्यात त्याच, म्हणजे तोच शृंगार. करतात म्हणजे, नाग, हम्म.
म असं ज्यांचं लग्न झालंय त्यांचे ते म घरी मम्मी आई वडिलांनी बोलवायचं. पोषाख करायचा ते आनरसी करायचे.
मी रीलस बघितल्यात तसं आमच्या इथे ना असं काय करत. मी रिस, बघीतल्यात अशे, हम्म. काही ठिकाणी करतात, हा करतात. पण आम्ही नाही करत हा आमच्या इथं असं.
हा हा हा, करता आमच्या इकडे करतात, आईला साडी घ्यायची. ओटी भरायची, म्हणजे त्या महिन्यात म्हणतात असं दान केलेलं चांगलं असतं.
हम्म.
म्हणून, तो अधिक महिना करतात.
हा तेच.
हम्म, म्हणजे आमच्या इकडे पण करतात मी आता म्हणजे म आईला साडी घेतली.
अच्छा!
म्हणजे पप्पा नाहीत त्याच्यामुळे ओटी भरता येत नाही ना, मग आईला साडी घेत मी माझ्या मामीला एक साडी घेऊन ओटी भरली, हा.
मामी नाही येत, पप्पा येत.
हा, हा.
हम्म.
त्याच्यामुळे मग म्हणजे आपल्या हिने आपण असं कोणाला पण दान करायचं असं म्हणतात. अधिक महिन्यात एक दान केलेलं चांगलं असतय. हा म आपल्याला जेवढ होईल ते असं कोणाला पण दान करू शकतो आपण शक्य ते. हम् सत, म तुमच्याकडे गण
हा आमच्या इकडे गणपती बाप्प ची म्हणजे आतुरताच असते कधी येतात, म्हणजे खूप मज्जा असते.
हां.